हॅलो आं आवाज हा आवाज येते का मावशी माझा?
हा यायला की एकदम बारीक यालाय आवाज.
आता
हां. आहे की बरे आहे तू कशी आहेस?
मी पण बरी आहे चहा नाष्टा झाला का?
चह नाष्टा झाला की तुझा झाला?
आत्ताच झाला, आज रविवार सुट्टी त्यामुळं जरा लेट होतं.
हम्म आज सुट्टी हाय व्हय? हा कुठली शिफ्, हम्म कुठली शिफ्ट हाय?
माग मागच्या वीकमध्ये फर्स्ट शिफ्ट होती आता ह्या वीकमध्ये सेकंड शिफ्ट.
हाय ओ, हं काय करायल्यास?
काही नाही आता नाष्टा झाला, आता आवरायची रूम वगैरे.
हम्म काय केलंस नाश्त्याला?
नाश्त्याला काय नाही केलेलं फक्त चहा आणि बिस्किट खाल्लं. आता दुपारचं जेवणाची टाइम झालं, आता आवरायचं. आणि जेवण बनवायला घ्यायच आता जर नाश्ता केला तर परत मंग जेवण लवकर होत नाही.
हम्म जेवणात काय बनवणार आहेस?
चपाती आणि भाजी आहे बघू मटकी करायची म्हणते.
नाय मटकी हा म मटकी भिजत घातल्यास.
नाही नाही खाल्लं की मंग येणार आहे मोडकी घालायची म्हटलं होतं आई म्हटलो होतो आली मग माझ्याकडं. पण घातली नाही लक्षात नाही रात्री उशराांना आलो त्यामुळे राहून गेलो ब आलो ते झोपलं.
होय हम्म एकटीच हायस?
होय एकटीचं हाय, मैत्रीण असत्या सोबत. तिला पण आज सुट्टी ती तिच्या दीदी कडे गेली .
हम्म... गेल्या होय.
हम्म, खूप लय दिवस झालं गेलो नाही म्हंटली जाऊन येतो.
हा हम्म. आहेत आहे सगळी बरं फोन केलते दीदी आलती का तिकडं आ.
हॅलो,
हॅलो, आवाज येतोय का.
हा बारीक यालाय, जरा मोठ्यान बोल की.
पाऊस वगैरे तिकडं?
हा.. पाऊस इकडं आता, दोन दिवस झाल नाही तिकडं हाय.
नाही इकड पण दोन तीन दिवस झालं उघडलाय, नाहीतरी एकसारखं पाऊस हुता.
आ होय, इकडं पण लय पाऊस होता.
हम्म.
आता दोन दिवस झालं पाऊस नाही, ऊन एकदम कडक ऊन पडलंय. गरम व्हालय आत
हम्म इकडं पण लय पाऊस पडलाय, मागच्या आठवड्यात तरी पूर आला होता नदीला. सगळ्या वाटा वगैरे बंद होत्या, याय जायला काहीच चालत नव्हती दोन दिवस सुट्टी पडली कामावर.
आमच्या इथं, पण हे वाट बंद झालती की. कालचा पूल बंद झालाय.
तरी तुम्ही उंचावर राहताय, त्यामुळें तुमच्या इकडे काही पाणी येतं नसलं.
हम्म आपल्या हिकडं नाही येत पाणी, जास्त मोठा जर पाऊस आला आणि जास्त पूर आला, तर मग ते गावात येतंय पाणी.
म्हणजे ती वरती मागच्या ह्याच्यात माळ्यात का काय माणसं राहतात तिकड ना?
हम्. वरच्या पुलावर एवढं येत नाही, पाणी पूर्ण खालचं पूल. पूर्ण बुडून असं कॉर्नरला आलं तरच येतंय.
पंचगंगेचं पाणी पण पात्राबाहेर पडलंय.
हम्म, थोय. दाखवलं की होय. बातमीला सारखं चालू हाय की.
उघडलाय आता पाऊस. यावेळेस म्हटलं वारकऱ्यांचं काय होतंय आणि काय माहित. दादा पण गेलेत वारीला.
हां दिंडी चालू हाय नव्हं.
हम्म.
गेल्यात नवं वारीला.
होय इथ आलं हुतो पुण्यात काल सॉरी परवा दिवशी. मग मला म्हणत होते ये. मग नाही मला मी जाणार होते, खरं एक दिवशी मला सात वाजता सोडलं. त्यामुळे लेट झा म्हणजे लेट होईल, म्हणून गेलो नाही आणि आदल्या दिवशी आलो. तो तर चारच्या पुढे बस बंद होते, शिवाजीनगर पासून हो मगं. जाईन कशीपण चालत चार किलोमीटर चार पाच किलोमीटर. हो तर मग येताना बस नसल्यावर मग दारात थांबून काय करायचं.
हां. हं म आणि घरी जाताना मग हे आले तर जा म्हणस.
नाही गं हे जाताना तसं येत नाहीत, घरी जाताना डायरेक्ट जातात. फक्त जातानाच जात्यात, होय बघू पप्पा म्हंटल्यात जाताना आडवं जात्यात का दिंडी वगैरे असली की भेटायला तसं कुठं नात्यापुत्यात गेलो तर जाईल म्हणे.
म्हंटल्या तर.
म तसं जर सगळेच घरातले जाणार असतात तर मग म्हटलं इकडे या माझ्या सोबत.
हम्म चालतय की.
दादांना पण म वाईट वाटलं असेल ते.
हा हा होय होय दादा म्हणणार आली न्हाय.
सासवडला मला म्हणत होते, आज येेतीस काय हितन सासवड लै लांब ये. तीन किलोमीटर तीन तास जात होते जायला आणि यायला, सहा तास माझं येण्या जाण्यात ते जातं मा माहित पण काय काय आता एकटीच आहे ती शिवानी असते माझ्या मैत्रिणी सोबत असते तर गेलो. आता एकटी कुठे जाऊ म.
हम्म ती येते की आता दुपारपर्यंत म उद्या ते नाही आली तर जावा म्हण.
आता उद्या सेकंड आहे गं म सुट्टी पडते असं होते.
हा मग दोन दिवस सुट्टी घेतलेली गेलतीस काय फिरायला?
नाही कुठं आता पावसामुळं सुट्टी घेतलेलो. पावसामुळे सुट्टी घेतलो आणि कुठं जायला पण आल नाही. लय पाऊस होता बाहेर.
होय लय पाऊस होता बाय. पहिलं जास्त पुणे, मुंबई तिकडं किती दाखवाल ते पाणी.
गावाकडे काहीच नव्हंता इकडं लय जास्त होता न्यूस बघितली अशील.
बघितलं की बातमीला. पाणी हम्म.
की आम्ही आधी राहतं होतो आधी च्या रूमकडं
हा.
जुनी रूम अ चिंचवडला चाचेकरला. तिथं आम्ही जिथं राहत होतो का नाय त्या रूमच्या खाली पाणी आलं. म्हणजे आम्ही सेकंड फ्लोअरला राहत होतो, खाली पाणी आलेलं. आमच्या सोब सोबतराह होय, आधी आमच्यासोबत राहत होत्या कनई पोरी, त्यातली एक पोरगी तिथच राहत्या तिच्या भावा सोबत आता. ते रुमलाच गेले नाही चार पाच दिवस.
बर.
म्हणली गेलो आणि संध्याकाळी पाणी वाढलं ते मग परत कसं काय यायचं म्हणून गेलोच.
आणि म तिथले लोकं कशी गेले गं.
सगळं पाण्याखाली होतं चार दिवस, सगळं पूर्ण. ते दु कानं बिकाणं सगळं खराब झालं.
मग?
ते मंदिर तर पूर्ण कळसपर्यंत पण हे झालं होतं घोटलं होतं ते सगळं. मोर्या गोसावी मंदिर आहे की नाही
हा हा.
तेच
नुकसानच कि आहे की नाही.
हो पावसचा आता येत नाही एवढं पाणी यावेेळेस कसं काय एवढं मागच्या वेळेस आम्ही वाट बघत होतो सुट्टीसाठी. पाऊस पडावा जास्त पाणी यावं आणि यावेळेस लय पाणी आलं गं. हो लय येतंय, या वेळेस नाहीं आलं.
हम्म तरी आमच्या इकडं जरा कमीच आहे.
गावाकडे एवढं काही कुणाला नुकसान तेन नाही झालं.
होय. नाही करत सोड, तरी अजून एकसारखा पाऊस लागला असता, तर नुकसान झालं असतं.
होय.
थोडंस आहे पाऊस यावरा
आजून नाही, गावाकडं फोन केलतीस?
हा पण फोन सकाळी ममीचा आला होता, झोपेत हुती, तसंच बोललो मम्मी चालली हुती कामावरती जायाची गडबड चालली होती हं नाष्टा वगैरे केला काय
हम्म हा हा बरे आहेत तिकडं सगळे.
हाईत सगळी बरे हाईत.
हा हा. वाहिनी तेन हायत हायत बरे. वाहिनी तेन
हायत सगळे बरे बाई .
काल लावलेला मी पण फोन.
हां.
हाईत म्हंटली बरं, येऊन जा म्हटलं
हम्म जाणार असला तर पाऊस यायच्या आधी जाऊन या.
नाही मम्मीला बोलवालती हम्म, मम्मीलाही राहायला ये म्हणालतो.
काय म्हणली मग, येतो म्हणली मगं.
सुट्टी नाही म्हंटली, हां. अं.
तिच्या ते चालल्यालं असं. आधीमध्ये सुट्ट्या पडतात गं तिज्या.
म्हंटली? मा आणि कधी तर येतो म्हंटली.
अं. आणि काय मग?
काय नाय निवांत.
हम्म. संध्याकाळच नियोजन.
संध्याकाळचं काय नाही, आता सध्या तरी दुपारच्या जेवणाची
हम्म.
हम्म. लय काय काय नाही येत्याती संध्याकाळपर्यंत, काल बनवून खाल्ल आता खाल्लं नाही. मग आणायचं काहीतरी पार्सल आणि खायचं कंटाळा आला. ह हॅलो. हॅलो.